झालं का जेवन, होन,
तुमचं झाला का, जेवण,
नाही आम्ही, आता येतोना, तुमच्या घरी जावयले, दोन वेळा, गुलाबजामन खाल्ले,
हो काय बापरे,
हम,
बाकी मग,
बाकी काय, माझ्या लेकरी किकर कशे आहेत,
हो
लेकर कश आहेत म्हला, चेन आहेत की नाही, लेकर चेनआहेतं का नाही,
लेकराला काय झाालं, कालच फोन करून विचारा लेकराची तब्येत,
शाळेत गेळत जातात का नाही, शाळेत जातात का नाही,
शाळेत नी काय,
हा,
हो गेलते गेलते शाळेत, निगेलते तेक आज सकाळून शाळा होती, आता उद्या सुट्टी आहे,
चटा मारतीत,
अ उद्या सुट्ट्या आहे आता, परवाच्या दिवशी मग शाळा आहे आणखी लाईनी पोरगी जरा शिलाडू लागली, शाळेत जात नाही म्हण ते,
काऊन,
शाळा आवडीली नाही म्हणते बा,
आवडली नाही
आता इथे टाका म्हणलं, गावातनी वडराच्या शाळेत, नी नाव त्यािच्या बापाले,
ते वड्राच्या शाळा आहेत का, अलग अलग हा,
तिच्या बा्पाला सांगितलं मी, हेया शाळेत नाव टाकलं पण बाप काही ऐकत नाही,
बापपा बापाले
आपण तर लेकराला परेशान झालो, तेलेकरापेक्षा बापाला जास्त परीक्षण झालो,
असं का,
काय करा व, इलाज नाही,
इलाज नाही, नी,
आता काय करा इलाज नाही, नशीबी पड ना वाजवूनं घडलं,
ह
अशी गोष्ट झाली, आमची, मोठ्या पोरीच का, मोठ्या पोरी च काय झोपून आहे, मोठी पोरगी, बोलताका तिच्या सोबत, त्याब्येत आहे, बरोबर,
पाऊस वगैरे काय आहे, पाणी येते की नाही तिकडे,
मोठे मोठे पोरीला बोलत मोठी पोरीधूम पळाली, बाथरू मध्ये लाईन मधल्या पोरीला बोलून ते पोरीगी, झोप लागली म्हणते,
हे भाऊ, हे भाऊ रोजच फोन करत म्हणते,
पाऊस च येते की नाही तिकडे, पाऊस आहेकी नाही तचालू,
नाही पाऊस काहीच नाही आमच्या इकडे, सारी शेती कोरडऊ झाली सगळी, डबल पेरनी करवी, लागते वाटते,
डबल टाकून द्ययच, का रो पहिले मोडून टाकायला, आणि डबल फेरारत,
दा बाए का घरी पेरला आम्ही, बाकी वीस पंचवीस एक टाकलं मग त्यांना.
जमीन आहे आमच्या घरी. इस्टेट बाबदा त्याची, बरं बाकी, तुम कसं. काय झालं सर्विसच, सर्विसच कस काय झालं तुमचं.
बगा,
आं.
जमल ना,
जमल ना, बर बर आपले अॅप आपले आपल्याजवळ उसने पैसे घेतलेल, सगळे देऊन परत
हो ऍडमिशन झाला का नाही. ते, का तिकून वापस आले का?
हो, तिकुण वापस आले.
वापस आले.
काय जय श्री कृष्ण हरी, जय जय श्री कृष्ण जय, श्री कृष्ण सुरू होतं तिकडे,
आपण हाय म्हणाल, त्याच्या बरोबर.
मी म्हणलं, आम्ही तिथं तसेपर्यंत.
मंग,
घरी आणंला का, दुसरीकडे बघायचा आम्हाला.
कामाला, कुठे
आम्रावतीला पाहू आमचें. नाही नाही नाही. आमच्या माझे मिस्टर बोलले अमरावतीला घेऊ म्हणून,
को, हं तुमची बायको काय करते, आज काल काय आता आहे, घर हाऊस वाईफ म्हणून काम करते बुवा.
हाऊस वाईफ म्हणून काम करते का, बरं पैसे हे देते की नाही.
सांगून काही.
हो खा, बर बर तिचे पैसे घेतला.
आपूण आपण स्वावलंबी आहे ना, परावलंबी नव्ह.
हो बरं,
हा, हा. त्यांचे पैसे कोणच घेत नाही आपण, बर बर ठिक आहे ठिक आहे.
देखेंगे. नाही जेवण व्हाचंच आहे.
कौवून. आट वाजू लागले ना.
नाही करु, ना आता.
स्वयंपाक झाला नाही का?
झाला झाला, स्वयंपाक झाला.
ला चिकन सकाळी केलेल ना. मग शीळच खाता कां मग आता, शनिवार आहे शनिवार आहे ना आज.
चिकन काल होत, ते कालची भाजी होय.
आजता आम्ही लग्नाला गेलतो ओ भाऊ. भजे होते लग्नातनी, तुम्ही दिसेल होते दुरून.
दुरु बोले ना तुम्ही,
फोटो काडाय गेल
फोटो काढाय गेलतो, फोटो काढायला मग आम्हाला नाही बोलवल त्यांनी.
तिथं बोलणार होतो पण काय म्हटलं बोलताय ते फोनवर
आह
तिथं बोलणार होतो प असं वाटलं बोलता येते बा फोनवर आता तू अशी कोण भाषा बोलाय
लग्न मगरू होता का
हो हो
कोणाच होतं
ते होत आमच्या नंदीच्या मुलीच मुलाच
मुलीच होत मुलाच होत दोन लग्न होते का
नाही नाही एकच होत
नंदेच्या मुलाचं मुलीचं म्हणजे
नाही नाही नाही नाही मुलाचं होतं मुलाचं
बर बरं बर हॉल वर असलं
हो हो वॉलवर होत नाही नाही नाही हॉलवर होत
ब मजा आतो
हम्म मस्त होते चांगले होते मेनू जेवण करायले गुलाबजांबू होते
हो ते
गुलाबजांबू होते पण त्याची कमी तरता होती एक एकच द्याला गुलाबजांबू
कं्पल्सरी आहेत गुलाबजमुन ज का आहेय विेष
नाही एक एक गुलाबजाम होत आणि अ आणि ना ते हे होतं वांग्या
माज क पनीर दोन वाट खलं भरीत नव्हत कां वांगायचं
नाही नाही भरीत घरी करून खातो
अज
हम्म हो का बरोबर
वाग्याच भरीच भरता भरता मग झाले बगार नाही
हो हो हो बर
काय बाकी बघ बर बर येतो ना
काय ऐकरी वेळ बरोबर
येतो म्हणलं केव्हा या लागते
घ्या कधीया
कधी या म्हणजे आता टाइम भेडला याला हा वा
बर
राजकुमार च काय झालं
राजकुमार हाय मुंबईले कंपनी जॉब करते कंपनीजॉब करते त्याची तब्येत नव्हती बरोबर दोन तीन महिने गावाकडेच होताात ते घरी
बा दोन तीन महिने गावाकडे कंपनी सोडू पगार मग बंद पगार चालूच होती
हो हो परमनंट जॉब आहे पगारीच काही टेन्शन नाही तसं
बापण म्हणून ज म्हणलं मग तेच नाही की भेटते खाऊन पिऊन खाऊन पिऊन किती भेटतय
खाऊब पिण बरं आहे बरं आहे काही आपण विचारत नाही राहिले कि ते पुरते काय काय आहे ते काय रे कोणाचं ऐकत नाही, हे करायचं आपण
जेठालाल काय करते?
आं
अ, जेठालाल काय करतेत?
जेठालाल काय, खर्चचा जेठालाल काय
बाकी काय मग? तो मी सध्या, हो
बर बर ठीक आहे, ये परी जेवण कर हो हो
समीक्षानं भजे वगैरे केले अगं.
हो का? बर बर बर, खा मग भजी. मजा आहे तुमची, आम्ही मॅगी खाऊ लागलो आता, काय हो
हो, समीक्षा म्हणे भजे
किती मिनटं झाली, हो का?
आणि करावा
नाही आम्ही खात नाही, त्याच्यानं आमची असिडिटी वाढते भजी बीजी काही खात नाही आम्ही.
भजेच पहिले खाला, पालक भजे खायचेे.
बर संडे उद्या साजरा कराचा ना मग?
संडे उद्या साजरा करायचा ना मग, आ?
उद्या संडे साजरा कराचा, आम्हाला.
आम्हाला, का म्हणे परविन शेठ?
काय नाही, परवीन शेठ गेले पाचशे रुपये आमच्या जवळून पाचशे रुपये घेऊन गेलेत. हम्म, गोड गोड बोलले अन पाच पाचश रुपये पाचशे रुपये घेऊन गेले.
मग आता वैशालीचा फोन येऊ लागला होता.
हो का, मग?
आ हॅलो! कट, नाही ना कट केला ना.
हो का?
नाहीला इकडं मेन आहे ना बोलनं, तिकडं काय हाय अर्जंट नाही तिकडं, तिकडं तेच आहे ते पोती वाटल्यासारखं, असं झालं तर झालं मग झालं तमुक झालं.
हो हो हो
आ
रोज रोज रोज रोज को
रोज रोज रोज कोणाच्या गोष्टी मग काय ते खायचं मॅड झालं जाम.
हो
डोकशाच्या वरी चाललं ते आता का, पाणी
वरी काम केलं माया, माया तर डोकशाच्या वरी काम गेलं व साहेब
ओ साहेब डोकशाच्या वरी पारी झाला आता, ते का असं वाटतंय एक फोग घ्यावं, सटा सटा हानावं काय त्याच भांडणं निघतो
हो
बाकी काय मग, बरं आहे?
बरं आहे बर आहे बाक
पाऊ पाऊस येऊन राहिला थिले?
पाऊस नाही येऊ राहिला इथे, लाईन गेली आमच्या इकडे, हॅलो!
एक हां लाईट गेली ब बरं जाय ना म काय झालं डब्बी असल ना तिथी मेणबत्ती असल.
बरं बरं ठीक आहे ठीक आहे.
आ ठीक आये नई थांबा ना आले न ते दिवे त लावून यायचं.
बरं बरं ठीक आहे ठीके आहे दिवे लावून येत हो तुमच्या इकडे काय रात नाई शिटित राह्यला तुम्ही.
नाही सिट्टीत आम्ही सिट्टीच रा सिटीत नाही. नाही आम्ही शिट्टीत राहतो ती लाईन आली ना?
हम्म.
बाकी मंग?
बाकी त काई नाही ब पाऊस पाणी वाट पाय ना सुरू आहे आमची पावसाची.
पाऊस हाय कि? पाऊ येऊ लालाय पाण्यातच बसलो आम्ही.
हो का आमच्या इकडे नाही.
हो म.
ता वाट पाहणं सुरू आहे पावसाची.
पावसाचं बटन आहे ना ते नागपूरला दीक्षाभूमीत. त्या दिक्षा मिच्या जवळून बटन दाबाला की पाणी येते म्हणजे.
हो का बरं बरं सांगायलागल कोणाला तरी आहे त नाते आमचे भरपूर. दीक्षाभूमीत जाऊन बठण दाबाबा लायनाचं लाईन पाण्याचं.
स्वतः जा रात्री.
जरा जरा घास खाय.
हां बाकी बरंय?
हो बाकी बरंय.
तीच काय ना बरं पाहिजे. तब्बेतीची काळजी घ्या पाहिजा.
आ हो हो. तब्यतीची काडजी आहे आमची त्या साहेबाचा फोन आलता का मगा? वाघमारे साहेबाचा फोन आलता का तुम्हाले?
नाई. आता आला काय?
नाई नाई आता नाई आला काल आला होता.
ला होता. ता मिळे
काही नाही मनत हाऊचा नंबर आहे म्हणे तुमच्या.
म्हणे तुमच्या काय रे.
काई काम असेल त्याहिले.
जेवाय बिवाय जायला लागते म्हणे ना.
हम्म तसच काई असनार.
उयग.
वाढदिवसाची पार्टी आहे म्हने. वाढदिवस आय वाढदिवसाची पार्टी आहे म्हणे.
कधी आये म्हणे?
तुमच्या भवाला सांगा म्हणे.
सगा म्हणे बर बर येतो मणा जवाल.
बर बर. ठिक आये मंग.
ठिक आये म हो हो.
हो हो अतिथी देवो भव. त्याच दिवाचं नाव मंजे कोण ठेवा आपण ठेवा.